हां नमस्कार.
नमस्कार सर बोला.
बस काय नंबर आला होता तुमचा
हो हो मी पण करून बघितलं. हो हो हो हो.
हा ते काही नाही बस मजेत आहे की इकडे परभणीला हा तू अ संगीतच आहे माझं ऑर्केस्ट्रा आहे स्वतःचा हा तुम्ही काय करता.
मी ही स्पर्धा परीक्षा करतो.
हो का कुठे?
हो मी वर्धेला. संगीतच आहे म्हणजे कसं.
अ म्युझिकिक आपलं अ मंगलष्टमीचे वगैरे कार्यक्रम हा.
मंगलष्ट्री नाही का?
हा मंगलआष्टक.
म्हणजे प्रॉपर तेच करता.
हा प्र तेच- तेच. संगीतमध्येच आहे करिअर परभणीला
परभणीलाच कधी किती वर्षापासून करता.
अ मला तर कार्यक्रम करून तर एका पाच सहा वर्ष होत आहेत.
हे होत परंतु मग जेव्हा लग्नाचा पिरियड राहतो कशी जण राहते.
हा -हा.
तेव्हाच राहतं का?
हा लग्नाच्या सीझन मध्येच
त्याच्या व्यतिरिक्त मग
अ व्यतिरिक्त मग आपलं हे भागवत कथा वगैरे असतात ना.
हा त्याच्यामध्ये संगीत
त्याच्यामध्ये हा.
ओरके सर नाही का आणि तुम्ही शिक्षण कुठे घेतलं.
ह परभणीलाच केलंय सगळं.
गुड चांगलंय. परभणीचे मित्र आहेत माझे काही पाथरीचे वगैरे हो हो हो हो परभणी चांगली आहे.
हा हा हा शेती आहे की शेती पण करतो त्याच्यासोबतच
मल्टिपल बिझनेस करावच लागतं.
हा न.
शिक्षण संगीतातच झालं नाही का?
हा इकडे एमॉ तिकडे बी कॉम केलंय.
हां.
हा बी कॉम केला आणि इकडे संगीत वगैरे केले.
कधी झालं बी कॉम.
अ बी कॉम ला दोन तीन वर्षी झालेत.
दोन तीन वर्ष झालेत.
हो.
चांगलं - चांगलं. संगीत म्हणजे सगळं तबला वगैरे हे त्या इन्स्ट्रुमेंट का मग जे आता अ हे आहे चालणारे
आणि हा इंस्ट्रुमेंट, इंस्ट्रुमेट. सगळे, सगळेच इन्स्टुमेंट हा.
काही छोटस गुरुकुल वगैरे असं काही?
नाही तस काही सुरू केलं नाही ते सुरू केल्यावर मग आपल्या प्रोग्राम मध्ये थोडस हे होत हा कारण प्रोग्रामला दूर वगैरे जावं लागतं ना आठ, आठ दिवस वगैरे असं.
पण प्रोग्राम तर रेग्युलर राहत नाही ना?
नाही हे भागवत कथा वगैरे असतातन.
हो, हो, हो.
हान ते चालूच असतात.
बरोबर आहे तुम्ही स्वतः समजा सुपारी घेता.
हो, हो, हो.
सोपतीला भरपूर लोक राहत असतील?
हो सोपतीला आहेत ना. भरपूर जण आहेत.
हो ना आजूबाजूची असेल?
हा सगळे आजूबाजूचेच आहेत. पाऊस नाही ना सध्या.
कधी पासून?
एक, चार, पाच दिवस झालेत पाऊसच नाहीये.
हो का.
होना.
पावसाची गरज आहे.
गरज तर आहेत.
खूप गरज आहे कारण पूर्ण सोयाबीन वगैरे आमच्या भागात सोयाबीन राहतं. तर पूर्ण ते असं कोमजून जात आहे.
हो ना आता तसत त्यांला पावसाची पाण्याची गरजच आहे. कारण ऊन, ऊन पण भरपूर पडायल ना.
हो तसं पंजाब डॉक्टर न सांगितलं मला दोन, चार दिवस अस पंधरा
जवळापासून सांगतय.
हो यायलाच पाहिजे खूप गरजेचं आहे. हम्म मी स्पर्धा परीक्षा करतो बऱ्याच दिवसापासून अ बऱ्याच सऱ्या मेन्स वगैरे दिल्या.
हा हा.
चालू आहे मी यवतमाळच आहे वर्धेला राहतो. हम्म स्पर्ध परि क्षा करतो बाकी तर ठीकच आहे.
हावन, हावन.
कधी इकडे आले होती एवढात कधी?
हा वर्धा नाही यवतमाळ वगैरे येऊन गेलो ब.
हो का. चांगलं, चांगलं.
हा यवतमाळला आहेत की ओळखीचे जेैन डॉक्टर वगैरे.
हम्म, हम्म, हम्म, हं.
हा आहेस.
यवतमाळ हो ग्रॅजुएशन बी, कॉम केलं नाही का?
हा बि, कॅम.
मराठी, इंग्लिश.
हा
इंग्लिशमध्ये ग केलं का मराठीत केलं
ह नाही इंग्लिश मधकले
कधी झालं हो का मग जास्त वेळ नाही जरा समजा आणि त्याच्या आधीपासून कार्यक्रम करता अरे वा म यामध्येच करिअर करायला परवडतं
हो कार्यक्रम जवळपास मी अकरावी पासून कार्यक्रम करतो दहावी झाले की कार्यक्रम चालू केले होते
हग का
हो
चांगलंय ना शेवटी मोर ऑल द स्टोरी पैसे आले पाहिजे.
होन होन
हम्म शिक्षणच शिक्षणाने असं काही नाही. बिझनेस नाही येते सगळ्याच गोष्टी नाहीेते. कला असणे गरजेचे आहे.
हा हो ना हो ना सध्या जरी या कॉम्पिटि कॉम्पिटिशन जगात तर लागतेच कला
बरोबर आहे
हा कला असलं की शांत बस देत नाही
खरंच आहे कोणकोणते इन्स्ट्रुमेंट तुम्ही वाजवता मग
अ मी तबला ऑक्टोपॅड गायन पण करतो
अरे वा गायन करता मग कुठे आहे कॉम्पिटिशन मध्ये
नाही कॉम्पिटिशन वगैरे नाही केले इकडेच आपलं
होओके नाही क का कॉम्पिटिशन दिस सहभागी झाले नाही का असं म्हणतय
नाही कॉम्पिटिशन मध्ये नाही सहभागी झालो अजून कुठे
प्रयत्न करायचा
हो त्याच्यासाठी भरपूर मेहनत लागते
हो मेहनत तर लागते पण प्रयत्न केला तर काय अडचण आहे नाही की नाही ऑक्टोपॅड नाही का ऑक्टोपॅड आणि कॅश व वेगळा प्रकार आहे ना
हा वेगळा प्रकारे कॅशो म्हणजे हार्मोनियम मध्ये येतो
हो
हा आणि ऑक्टोपॅड इकडे वाद्य इन्स्ट्रुमेंट मध्ये येतो
हो का
हा
ग तबला तबल्याचे स्वर
होन हो
बासरी बासरी शिकायची इच्छा आहे माझी पण का भेटत नाहीये
वर्ध्याला आहेत वाटतं क कोणारे
नाही मी प्रॉपर्टीला राहत नाही का गावात राहतो समजा
हा हा हा
तल तालुक्याचे ठिकण राहतो
अच्छा अच्छा
असं वाटतं काहीतरी आपल्याला यावं म्हणजेी खूप दिवसाची इच्छा आहे माझी
ह हो ना एक कला हा कला अंगात असल्यावर म्हणजे असं हेच नाही ना वायाच जाणार नाही
हो हो हो एकतरी असं असं वाटते.
हन हो ना.
पण मग ते सुोर शोध सापडत नाहीे. सोसून करेल प्रयत्न पण
हां हां.
काहीतरी
होन होन नाही. सापडलं काय युट्यूब वरही बघू शकता थोडं फार घेऊ शकता तिकडून
तसं होते का पण म्हणजे तसं शिकता येईल का?
हा माहिती असल्यावर म्हणजे थोडंफार माहिती असली की होऊन जातं.
हो का करावं लागेल सुरूसर्च करावं लागेल.
हो ना आता कारण कसं आहे. कोणी भेटच न गेल्यावर मग युट्यूब शेवटी पर्याय आहेच आपल्याकडे
हो तेथ आहेच सर्वश्रुध गुरु
होन हो ना.
युट्यूब आहे आता ए आय आहे.
हो.
तुम्हाला जमीन आहे वगैरे सांगतेच असं करा तसं करा असं. रा तिकडून शिकू शकतो.
हो ना.
करलपणणे
तेचमर कसं युट्यूब वर बघायचं आणि आपलं ट्राय करत राहायचं.
हो.
हा.
करेल करेल प्रयत्न तर करावेच लागतील.
हा प्रयत्न केरावाच लागतात आणि प्रयत्नाशिवाय काहीच नाहीहिजे. सोयाबीन हळद
अरे वा हळतय का किती आहे.
हळद चारे कर आहे.
खिबात याच्या आधी पण घेतलेली आहे का?
हा हळद आहे म जवळपास दहा वर्ष झाले माझ्याकडे हळदच.
या मग मागच्या वर्षी चांगला भाव लागला असेल.
हा अजून आहे घरीच तरी नाही विकली.
खबर.
नाही अजून भाव वाढत आहेत ना.
हम् हम्.
हा ठेवलं वेअर हाऊस लावलेली.
त्याला उकडून वगैरे ठेवली असेल.
हा पूर्ण सगळं करून प्रोसेस करून ठेवली तेे
किती कितीपर्यंत भाव गेला.
आता साडे सोळा आहे.
तरी नाही विकली.
नाही आहे ना. वीस पर्यंत जाईल असा तर पाऊसच नाही म्हणल्यावर वाटतय भाऊ
हो.
हा.
किती आहे पूर्ण किती झाली.
सत्तर्याऐंशी कुंटल असेल सध्या.
ख्या बेस्ट आमच्या इकड पण आता आता काही लोकांनी प्रयत्न केला आधीपर्यंत तर आतापर्यंत लावत नव्हते. पण माग दोन वर्ष ेक्षा या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी दहा एकर लोकांची होती ओळखेतल्या
हा हा.
आज दहा एकरची डायरेट प्नास एकर झाली.
अरे बाबरे नाही सध्या या वर्षी भरपूर हळदी वाढल्यात. हो कारण भाव आहे सध्या हळदीला.
हो.
त्याच्यामुळे भरपूर जणांनी लावले.
बरोबर आहे राय राहायलाय पाहिजे.
हो ना हो ना आणि कसं सोयाबीन वगैरे तेिथ काय पूर्ण झालं.
नाही नाही नाही नाही आहे काय ते स्वतःची मेहनत स्वतःची आमदनी काढू शकत नाही ते
हो ना हो ना काय त्याला भावच राही ना ना.
काहीच भाव राहत नाही त्याला स्वतःच पुरतच नाही आमदरी राहत नाही काहीच नाही.
होा ना.
नाही राह ना शेवटी काय सहा हजार रुपयान विकाव लागते.
का आहे नाही म चारच पाचच्या आतच हा.
पाश्चातच आणि त्याला खर्चच तीन चार राहते.
हा ना खर्चच लागायला तेवढा
असल्यापेक्षा नसलेलच बरं आहे ते
हो ना हो ना त्याच्यामुळे सध्या या वर्षी हळदी भरपूर वाढल्यात.
हो हो ऑप्शन नाही ना हा तिला खर्च आहे. मला वार एकरी एखादा लाख रुपये तर लागत असेल.
नाही हा हळदीला सुरुवातीला भरपूर खर्चा लागतो ना.
हो ना.
हा कारण त्याच ते बियाणं आणायचं बिणं कशी हळ ते महाग लागते ना.
बरोबर बरोबर.
हा बियाणच जातो जवळपास पंचाळीस चाळीस हजारापर्यंत द्यांच लागतं त्याच.
हो.
हा. खत पाणी वगैरे सगळं. हो.
चाल कराल का मग आता
हो झालं एक एक मिनिट राहायला वाटतं ना.
नाही दहा अकरा मिनिट झाले हो हो.
ांगते चागते हो हो हो.
होओठी
ठीक.